हां.
हा. येतो येतो. बोल की काय म्हणतेस?
काय नाही बापा चालू आहेत काम.
हा हा, आज कॉलेज ला वगैरे गेलती स का नाही. माझं पण काय नाही बघ बसलं मोबाईल बघत बसली होती. हम. स्वयंपाक झालाय बघ आवरलाय स्वयंपाक लोककरच आज.
हम हम लवकर आवरलायकी. हा हा,
आत काय म्हणतेस मगना पाऊस चाललाय बघच.
ह
हम्म.
हम्म आमच्याकडे हाय आहे बारीक.
काय म्हणला. हॅलो. शनिवार होता ग म्हणून गेला नाही ग शाळेत.
होय म्हणजे कसं गावाकडं पण आलोय ना इकडं मम्मीकडं.
हा हा,
आणि मग शनिवारी आज कोण येत पण नाही म्हटले. कॉलेज ला जाऊ दे म्हटलं मग ज आता शेतातलं ते भाजी ते जर. काढायच होत मगा शेताकडेच गेलते बघ.
हा हा, काय काय लावले शेतात.
आता फक्त काय आहे जे मेथीची भाजी आणि भेंडी एवढच आहेत.
हम्म हम्म मता नेन अराचला जातला.
होय आता उद्याला म्हणजे आता जरा असं राहिल्याला भाजी घालायचं टोच.
हो
ते घातलं. मग उद्याला थोड्या हे काढायचं आलात मेथीची भाजी मग उद्या सकाळी जाऊन काढत. त्यात आणि मग बाजारला.
हा हा, ह म आता तुम्ही एकट चालाय का. का म, हा तुमचं काय म्हटला. बाय बाय.
तुमचं पण आलं असेल उगवत आता.
हो उगवले बघा ए शांत बस बाळा.
दंगा किती करायला बघा की.
लई दंग असूया झोपसतर तिचं तोंडच बन. तया काही किती जरी सांगितलं तरी. दोन तीन वर्षे तीन वर्षाचे आहे की.
हम्म हम्म.
प्या ह,
मग आज काय स्पेशल केलाय.
आज स्पेशल आमच्या आम्ही मी म्हणजे तरु टाकून स्वतः. अ वांग्याची झाडे लावली होती त्यांना वांगे आलते. म्हणजे आता यायला लागलेत नुसते म्हणजे एकां दोन एकां दोन होते. मग सकाळी वांगी घावली होती तिच खालवण केलं तर सकाळी.
हा-हा म्हणजे तुमचंच झाडाचं
हा वांग्याचं कालवन केलतय भरून, मग ती जरा शिल्लक राहिल होत, मग सुकी भाजी होती, मग म्हणताना मग म्हण आता दुसरं काय करायचं म्हताणं, डाळ शिजत घातली आणि डाळ तडका केला.
हा-हा.
हा, डाळ तडका केला चपाती केल्या
हम्म-हम्म.
म्हणजे आमच्यात गरम-गरम लागत या.
हा, होय गरम-गरम असल्याला चांगलं लागते, ते उगच गार होऊन काय करायचय.
होय. हम्म. हम्म, डाळ आपली मुगाची डाळ, तुरीची डाळ धुवून घ्यायची स्वच्छ
हम्म.
हं आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्यात म्हणजे पाणी घालायचं आपलं. हम्म, म्हणजे तुम्ही कशा न धुताय म्हणजे, मी बेसनला पाणी येते त्या पाण्या पहिला धुवून घेते स्वच्छ. त्या नंतर घरात प्यायला पाणी वापरतोय त्या पाण्याने एकदा धुऊन स्वच्छ घेतो. आणि नंतर पाणी घालतो आपल्या अंदाजान, आणि नंतर त्यात हळू तेल सोडतो जरा, आणि तो पण लावून देतो. दोन डाळ शिजली, शिजल्यानंतर मग एक अ, टमॅटो, लसुण, मिरची
हम्म.
मिरची, हे सगळं भाजून घ्यायचं गॅसवर. म्हणजे तेलात फोडणी मारायची. आणि नंतर आपला घरातला मसाला, हळद जरा घालायची. हो, गरम मसाला घालायचा आणि लाल तिखट चटणी काय असेल ते आपल्या घरातलं घालायचं, जरा तेल सुट थोडसं अस भाजून घ्यायच एकदम, अस तेल. असं वर ही झाला पाहिजे, तेल सुटत ना वर तस सुटलं पाहिजे. आणि नंतर मग, ती डाळ असते, डाळ आपली कुकर मधली त्यात उकळ हेज्यात वाताय ची. जरा हलवून झाकण ठेवायचं, आणि उकळी आली की नाही, कोत तिंबीर वरून टाकायची.
हम्म, हा-हा
आणि गरम-गरम चपाती नाही तर, गरम-गरम फुलकं करायचं. नाही रोट्या करायच्या, छान लागते तशी डाळ. मी पण एकदा मोबाईल वर अस बघत बसले होते, रेल. तव्हा ती रेसिपी बघितली होती, मी याच्या आधी वेगळ्या पद्धतीत करत होती, पण ती पद्धत छान लाग ते छान होती डाळ खावाशी आस सारख-सारख खावाविशी वाटते.
हा-हा काय नाही बघा, आमच्यात पण आता ते शेतातली भाजी भाजी आलेली मेथीची भाजी आहे, त्याचच मेथी तिची भाजी करायचाय आणि मग काय पिटलं भाकरी
मीथीची भाजी पण छान लागतिया खायला मला तर लय आवडते मेथीची भाजी. मी टाकलीया आता पण अजून उगवून आली नाय. आता कधी येतीया कुणाश ठाऊक हम्म छान लागतं.
पालेभाजी लागते छा
मेथीची भाजी छान लागते खायला मला सगळ्यां भाज्यांपेक्षा हो आपली राना इतिया त बघा आशी प हेजी तांदळची भाजी म्हणतात का माटची भाजी
त्येची भाजी पण होय होय ती पण भारी लागतीया.
ती भाजी आणि आपली मेथीची भाजी लई छान लागती खायला मला लई आवडती ती भाजी.
होय छान लाग
या दोनच भाज्या छान लागतात नाय ति चिगळ ची ती वगैरे नाय मला पालक तर अजिबात आवडत नाय पालक बघितलं कसतत होतय मला.
मग तुम्ही काय ते पालकपूरी तेन काय करत नसाल?
नाय नाय तसलं कायच नाय करत मी मला ती पालक बघितली की ति पान पानं बघूनच कसतर होतय ही कुठली भाजी मी म्हणते. गवात वाटतय गावात. त्यामुळ करायच्या भरीच पडत नाय.
हा.
तांदळची भाजी आणि मेथीची भाजी छान लागतिया नुसती लसणाची जरी फोडणी दिली तरी कसला भारी घमघमट सुटतोय.
होय होय छान वाटतंय ते.
मम्मी हम्.
आणि काय तु? मम्मी लाईट गेलीया मम्मी. मम्मीची लाईट गेलीया आता टॉर्च लावला पाहिजे.
लाईट गेलेय वे तुमच्या तिकड?
म तिथं सारखं लाईट जातंय वाढतं म्हणजे परवा पण एखाद्या तासगावच्या फोन केतात त्यांच्यात पण लाईट गेल होत.
आ इकड प्रॉब्लेमच झालाय वीज पुरवठा कमी पडाय लागलाय असं म्हंटल्यात. त म्हणतात तर वायर मेन काय म्हणतात काय झाल? थोड्या वेळासाठी घालवत्याच म्हणजे आत्ताचं टायमिंग आय साडेसात ते साडे नऊ साडेनऊ पर्यंत त इती कधी तर साडेनऊ ला नाय तर मग दहा अकरा वाजत्यात.
हम्.
हम्.
एवढ्या वेळानं येतीया ना.
होय.
हम्म म जेवलाय का नाय?
जेवण करून ठेवलय आता जेवायचं.
हिना जरा कॉल आलाय हिनी बोलालेत फोन वर म मी म्हटलं तवर माग माझं पण कंप्लीट करून घेतो बस लोय तवर काय करायचं अंधारच हाय असंच कायत बोलत बसू म्हंटलं.
होय एकच राहिलय व्हय तुमचं?
हां, एकच राहिलं, आता तुम्हाला कॉल करायच य की.
हम्म, चालतय चालत.
आणि काय म्हणताय?
काय नाही बघा, काय आता त गावाकड आल का कामच संपत्यात.
भारी वाटत असेल ना, गावाकड आल म?
होय गावाकडं आल्यावर, छान वा असतं म्हंटल आजून भरपूर जण असतात. तिथं, कस आम्ही रूमवर असतोय ते त कसं सगळी ते सिटी असल्यामुळे, सगळेजण आपापल्या घरात, प्रत्येकाच्या कामात.
हम्म.
म त्यामुळ म कोण नसतय. इथं, कसं सगळे असतात, बोलायला, करायला.
हम्, ते बोलाय असले की, माणसं घर, घर भरून असलं आमच्यात तर घरात लई, म्हणजे अस ल ह द असतं, म्हणजे सारख माणूस असलं तर बर वाटतया. कोण ना, कोण तर घरात असलं पाहिजे आणि जास्त माण सं, असले तरच घर भारी वाटतय, नाही
होय आणि ते कसं मग एकटएकटं. म तशे बोलणारे पण पाहिजेत ओ, नाही म हास्तेय खर ते कसं वाटते, बोलणारे आणि चांगले पण, पाहिजे.
आमच्या घरी तर बा माणसं असत्यात आणि आजूबाजूच पण वातावरण, तसं चांगलं लागतय.
होय, हां, तेच की.
हम्.
तशी फॅमिली पण पाहिजे ना, चांगली.
आमच्या घरी तुम्हाला सांगतो, मी, माझी मुलगी, आमचे मिस् टर, आमच्या सासूबाई, अ सासरे वारल्यात. अ पुण्हा आमचं, दीर
हम्म.
त्यांची मिसेस आणि पुन्हा, आणखीन सुट्टीला, आणखीन कोण ना कोणतरी येते, अ सुट्टीला म्हणजे आमचं स चुलत सासर हाय ते. म ते युपी ला असत्यात, म्हणजे दिवाळीला अ उन्हा सुट्टीला सारखं असत्यात, ते असतात, पुन्हा आमच्या ताई म्हणजे ताई, ननंदबाई असते त्या, त्यांची मुली असते, त्यांना तीन मुली ये त्या. दिवाळी सुट्टी, उन्हाळा सुट्टी असते, एवढं घर फुल झाल्या असतं, नाही कुठं बसाय, जागा नसत्या.
होय म तुमचे दीर तेनी ते नसतात वय?
ते पण असतात की, पण आता कामाचेे हेना, म्हणजे काम असते ना त्यांना.
म्हणजे तुम्ही एकत्र आत्ता, नाही काय म्हंटलं?
एकत्रच ये, पण असं, म्हणजे आता कामाचे हे ना, एक दुकानदारी करतय एकांचा आमचा ट्रान्सपोर्टचा, बिझनेस ये. आणि त्यांचं, म्हणजे आमच सासर येत, त्यांना त्यांची पण दुकानदार ये. तिकडं म्हणजे त्यांची अस तीन घेतलेली घर आहेत आणि इथ कस इथ असलं की आम्ही एकत्रच असतो. असं सेपरेट त्यांचं घर कुठं नाही. हाय हीच घर आहे म्हणजे आम्ही जे राहतोय तीच घर आहे.
हा हा.
हम्म.
चांगलंय मज्जा पण येत्या त्याच्यात
हा आणि ताई त त्यांच्या पुरी तीन आहेत्या. पुन्हा आमचं सासरं आहेत त्यांच म्हणजे त्यांना त्यांची मिस सेस म्हणजे त्यांची सासू मन माझी सासू. ते तिकडच्या साईडच्या हायत्या युपीच्या आहेत्या. भाषा मला म्हणजे एवढी समजतच नाही.
अ हा ह.
त्यांची भाषा जे हिंदी बोलत्यात ती. पण कस त्यांची फी हिंदी पण वेगळी आहे. तिकडची भाषा म्हणजे हिंदीच आहे पण ते आपल्याला समजतच नाही. अशी भाषा आहेत. आणि तरी पण त्या प्रयत्न करतात. मराठी बोलायच पण मला काय समजत नाही. त्यांचं एकदा कणी लय फास्ट बोलत्यात त्या आणि तेन त्याचं हिंदी ते आपल्याला काही मेळ खात नाही. मी आता महिनायभर गेलतो ना. काय सुद्धा कळत नव्हतं. नुसतं हा हा हा करायचं.
हम्म हम्.
म्हणजे आमचं सासऱ्यासानी समजते सगळ तर तिकडचे जरी अस हा हा.
का